हॅलो, हा लागला की, काही का असेना लागला.
हम्म, तुमचा हा माझ माझ्या बद्दल तर माझ्याकडून सातवा कॉल आहे ना? तुम्ही मला केलेला.
होय द होय आणि माझा माझा पण तेवढा नसेल माझ्या मते
नाही मी तुम्हाला सहा केले तुम्ही मला सातवा.
म सातवा केलाय हा म्हणजे आध दोन हे झालेत ना झिरो झालेत बहुतेक त्याच्यामुळे होत असेल माझ्या म असं वाटत.
हा मला पण तसच वाटं लागलंय कारण ते काय असेल ते आपलं कम्प्लीट टास्क व्हायलाच पाहिजे की
पाहिजेत हा काही कसं ना होतय हे महत्त्वाचं आहे.
होय चालतय घ्या मला तेच टेन्शन लागलं आता
का?
नाही म्हणजे झालं काल कमप्लीट व्हायला पाहिजे होतं ना ते झालं नाही अजून ते आज आजपर्यंत आले. जाऊ दे होते तर होऊ दे आता झाला तर एक दोन झाले की झालं माझ.
माझा आ तर आहे मी आता तुम तुमच्या आधीच वेकाला केला होता मग त्यानी पण आताच मेसेज के के होत की करा म्हणून माता म्हण त्यांना थोड्या वेळाने करता येते. तुमच्याशी बोलून घेऊया म्हटलं. म्हणजे एकदा एक एक झाले की हे होते ना मग स्वयंपाक काय आज
स्वयंपाक बघा अजून करायचांय मम्मी पप्पा बाहेर घ्यावी गेलात आता मग आता कायतरी मी आणि भाऊ दोघंच आहे नाही मी आणि भाऊ
ते स्कीम असं काय चटपटीत एक जरी केलं तरी चालते.
हा काहीतरी खिचडी वगैरे करायच आणि रिक
करायचं हम् ते म्हणजे ठरलेलंच असतणे. एकट्यासाठी कुठे काय एवढं म्हणजे चपाती भाकरी भाजी त बसायच एक कायतरी केला की विषे आपला
नाही नकोच वाटतय ते करायला काय पण म्हणा एक. असलं की एक तर जेवाणलाच नको वाटते. नाही तरर करून खायला तर नक वाटते हम् त्या आ भावाला दिल्याशिवाय जेवण चालत नाही आपण काय उपाशी राहू शकतय. त्याला भूक सण होत नाही त्याला द्यायलाच लागते. मग म्हटला होता दाल खिचडी कर.
हा.
म म्हणलं आता टाळखिटडी करत नाही बाबा म्हण.
कशी कर तू दाल दाल खिचडी कशी करतेस.
डाळ खिचडी आपल्या तीन तिन्ही डाळी असल्या तर तिन्ही डाळी अ मिक्स करून स्वच्छ धुऊून घ्यायचं.
हा.
आपण के केवढी माणसं आहे त्याच्या अंदाजाने आणि मग मी सगळं जर मी दोघांच तर करायचं झालं तर एक वाटी तिन् डाळ मिक्स करून घेते बघा.
एक वाटी तिन हा आणि तांदूळ
तांदूळ अर्ध वाटी
हा.
हम् मग ते जरा अस स्वच्छ धुून मग एक अर्ध तास तासभर भिजत घालायचं. भिजत घातलं की नाही आणि जर असं चांगलं लागत.
होय.
हा मग भिजत घातलं की एक तास बर अर्ध तास भिजत घातलं की जरा फुलून येते ते मस्त मगयचत फोडणीमध्ये जिरम व टाकायचं. आणि परत कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजून झाल्यावरती टमॅटो टाकायचं. मग आपली लाल मिरची सुकी लाल मिर्ची ते पण टाकायचं आणि मग ते सगळं झालं की गरम मसाला धनी पूड आपली तिखट मिर तखट मिरचीच पावडर आणि आपलं ह घरातलं घरातली चटणी नसत्या काय ती थोडी टाकायची म्हणजे जराशी चव येत त्या नाहीतर का टाकला तर मिस्टच कलर ते चव लागत
कलर येते नाही लागत होय होय.
मग त्याच्यासाठी ते जरा थोडं टाकायचं मिक्स करायचं आणि जेवढं पण अ वाट भात आणि जेवढं डाळ असत ना त्याच्या डबल पाणी घालायचं
हम्म म्हणजे मऊ करते म मऊ करता एक कि फळ मग असं सामध्यम करतेस.
असं मीडियम लय पण मऊ नाही आणि लय पण असं म्हणजे घट्ट नाही. ल पण पातळ असलं तर चांगलं लागत नाही त्यां ल पण घट्ट असलं तर मग खायला मजा येत नाही.
मज्जा येते होय.
हम्म मग एक सिट्टी करायची एक पाच दहा मिनिटं परत तसच वाफ ून ठेवायचं मग परत वाफ गेली की काढायचं.
काढायचं हा त्याच्याबरोबर दुसऱ्यांनी काय करतेस काय. हा खज हा ते ते छान लाग ते होय जरा तुपाची धार सोडून
हम भावाला तूप आवडत नाही त्यामुळे मी घालत नाही. च तूप खात नाही मला पाहिजेला असलं तर तेवढंच वरणार
वर्ण हा हा हा हा आमच्यात पण माझा छोटा खाईत नाहीे म्हजे खातोय त्याला माहित नसताना घातलं तर खातोय समोर घातलं ना खहीत नाही.
हम्म मी पण असं कधी कधी करतोय कारण एक एकदा चव येत नाही एक घातलं की नाही मस्त लागतय ते
मस्त लागते हा फोडणीला पण हा फ एक चमचा घालायचा हा छान लागते.
हा ते जरा मोकळा मोकळा होतोय ना भात आणि चव पण चांगली आहे त्या
होय. आणि आपण भात म्हणजे ज्या वेळेला आपण फोडणी तेल आणि ते टाकतोय ना तेव्हा जरी केलं ना
हम्म
म्हणजे तेव्हा जरी घातल्या ना एवढं वळून येत नाही की बाबा ह्याच्यात तूप घातले असं
हा खरं ते एक एकदा म्हणतय तिथे घातल्यास काय जरा चव लागल्या असं म्हणतोय.
असं करतोय ते मग तेला त्याच्या नकळत करायला लागतात तर ते आल्यावरती मी करायला घेणार ना.
होय त्याच्या समोर होणार सगळं येत नाही होय. आमच्यात पण आम्ही पण होय आम्ही संध्याकाळच एखाद्या वळेला म्हणजे अ जास्त जेवण वगैरे करायचं नसल तर मग तेच करते मी पण कार मी आपल्या हॉटेलमध्ये असते ना त्या टाईपमध्येध्ये करते जरा असं पातळ
आता मी दाल खिचली तर दुसरी खिचडी करणार आहे मी म्हणजे भाताची चाय पण वेगळी असते ती.
हा तुम्ही मी आम्ही पण ते ती नाष्टा ला करतो तुम्ही आता जे सांगितलेस ना ती नाशत्याला बनव दे सग काश करते मी त्याच्यामध्ये जरा अस मग बटाटू त्याच्यानंतर वांग घालून ना फोडी वगैरे घालून मी पण तसं करते. मग संध्याकाळच्या वेळेला दाल खिचडी करताना तसं करते मग तुरशीची मस्ूरची डाळ जास्त घालून ना मग त्याला लसणाची फोडणी टाकायचे लसणाचे म्हणजे असं कट करून
हा हा हा ते पण घालायच की ते विसरलं सांगायच होय होय त्या नंतर कि नाही वर फोड फ्राय करतोय फ्राय तडका कसा देतो
तडका मारतो हा हा हा राईट राईट तडका हम्म आम्ही पण तसच करते होय होय छान लागते चव त्या्ची येत्या ना त्याच्यामध्ये
होय
छान वाटते ते
मग आता म्हणाल तर तेच कर मी म्हटलं मध्ये जरासं बिघडत होती जरास माझ्या हातून मीठच जास्त पडणार मजा तवापासून कॉन्फिडन्सच लूज गेला म्हटल मी ते करत नाही म्हणली ही करतो
ह हां नाही एखाद कस मीठच प्रमाण तुला वाटत ते नाही मग टेस्ट करून बघायचं ज्यावेळी थोडं घालायचं आणि टेस्ट करून बघायचं असं करायचं म्हजे कसं आहे तुम्ही हे सारखं करत नाही ना हा नाही आणि कसं होतं काय कायमस्वरूपी करणारा लेडीज ला नाही हे होत केव्हातरी करायला लागले की तसं बिघडते ग
हां हां ते मला कनी स्वयंपाक करताना सगळं शांत म्हणजे माझ्या साईडचं वातावरण असते ते शांत लागते
नाहीतर मग के नाही गडबड गडबड गडबड गोंधळमध्ये कि नाही मला काय सुधरत नाही मग मी काय पण करून टाकतो मग ते काहीतरी वेगळंच होऊन जाते
हम् करायचं तस वेगळं आणि होतंय वेगळं का
हा मग ते आणि पण त्याला नाही आवडलं की मग चिडचिड चिडचिड करणार
हा हा शाळेला गेला नाही मग आज तो
शाळेला नाही कॉलेजला असते मग कॉलेज वर नेऊन परत कामाला जाते
ह हा आता किती बारावीला आहे का
बारावी झाली तेरावी ला आता
तेरावीला आहे हो हा हा तूच मोठी काय
होय मीच मोठी आहे
ह हा हा
हम्म त्याले पण मम्मी तर नसले की काय दिल ते खातोय सोडा म मी असले की जरा नाटक असतात
हम् ते प्रत्येक पोरांचे तसच असते ए बि भावाच तसच असते अजून आम्ही हे गेले की आमच्या सोबत नकार अस अजून गेलो की आम्ही भांडतोय खरच सांगवले
हम् हम
अ वेगळेच फिलिंग असते त्यासो भा बहिणीच आणि भावाचं नातं वेगळां असते भांडायचं खर त्याच्याशिवाय गमत पण नाही असं होते
होय ते हाच
हम्म आणि हे बघ जास्त वेळ नसला तरी पण गमत नाही असल्यावर पटत नाही आणि घरात नसला तरी पण करमत नाही हम्म
आता आला की आल्याला भुका भुका करतोय मग आ
हम्म
ते आहेच मदात चिरमर आमटी खातो म्हटलंय मग नंतर जेवण कर जाताना जेऊन जातो
हम्म चालते कि मग कॉलेजने ते दोन्ही जमते का त्याला
ते अ अ सकाळी गेल्या की आता किती वाजल्या साडे अकरापर्यंत येतोय
हम
म आल्यावरती जरा बसायचं इकडे तिकड करायचं एक वाजता जातोय ना जेवन ते
हा तेच क मग अभ्यास कधी करणार ग बाहेर म्हणजे जॉबला गेल्यावर असं म्हणते का कामाला हा
करताय रात्रीच कामावर न आला की नाही मग बसते अभ्यासाला
हां हां हां बरं
तर घरात बसून इकडे तिकड मुलांच्या फिरण्यापेक्षा तिकड जाऊन बसलेलं बरं
हम् चांगलंय आहे सोड कर
म्हणजे असं तिथं काम लोड नसते कॅफेेत जातोय तो काम लोड नसते त्याला तिथं
ह हा हां ह तुझ्या भावाला संदेश पाटील तुला संदेश पाटील माहतेय का
संदेश पाटील नाव ऐकून माहितय बघा
हम् फौजी मध्ये आता गेलाय बघ मिलिटरी मध्ये गेलाय बघ
संंदे संंदे सधे संदे अ हो
तुझ्या भावाला माहित असेल बघ तो
काय माहिती नाही ओ कुठे राहतोय
हम्म खोतवाडीतच आहे की
आता ल मध्येच लग्न झालं का
अ लग्न नाही अजून अनमॅरिड आहे तो
नाही मग तो मला नाही माहिती होय काय
हम्म मामाचा मुलगा आमच्या
हा हा हा
ह सुनील सुनील पाटील आहे बघ उमा पाटील शैलेजा पाटील असे
नाही हो एवढं कोण माहिती नाही मला संदीप संदीप पाटील माहित आहे मला संदेश नाहीय माहिती
अ तुझ्या भावाला माहित असेल बघ तू खोतवाडीला हाईस ना हा मग त्याच्यामुळे म म्हटलं झालं आपलं होय होय करतेस तू लगेच
हा दहा मिनट झालत की
हा नाही तू करतेस काय म्हणलं लगेच
करू काय मग
हां कर के
हा